हा! बोला! !
काय काय झाले.
काय नाही मी पण आता आवरून बाहेर जाणार आहे, थोड्या ळात
हो! कशासाठी?
ते एक ढोलता आहे ना आमची शिवगर्जनेचा डान्स बसवायला लागलोय आम्ही मुलीनी म्हणून हा मग त्याचा डान्स शुगर जन असते बघा आपली ढोलजवताना
हां! हां! !
हा त्याचा डान्स बस होलाय मुलीनी येिऊन मग त्याची प्रॅक्टिस चालल आहे नाही, शुगर जण असते बघा! नाही असच! म्हणजे आम्हाला जेव्हा ढोल वाजवायचं हे असते ना? तेव्हा शिवगर्जना म्हणावी लागते ते
हो काय?
हम्मः! ! अ त्याचा डान्स बसवलेला आहे. आणिम् एक चार पाच जणी आमचा म ते मी साखरपेताळखण्यापशी, आमचा प्रेमडोलचा ग्रुप आहे.
ह हां! !
तिथं जाते मग तिथं, आमच ऑफिस आहे.
ऑफिस!
मग तिथं आम्ही प्रॅक्टिस करतो आमचीथ ढोलची, होत त्यापासून प्रॅक्टिस चाला आहे तो आपल्या, एकवीस नंबर शाळेत शाहू पुतळ्या तजवळ इचलकरणजी. मग तो आम्हाला उद्या, परफॉर्मन्स करून दाखवायचा आहे ना? हॅलो! ! हॅलो! ! हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.